हॅलो हा काय म्हणत आता तुम्ही दिवाले काय
अ बी वाले ना ते औषधी असतात काही काही म्हणजे डॉक्टरांनी सांगितले तरच खायचे. ते काही गरजेचे नसतात आपण खाणं हा ते कुठ
त्यामध्ये लहान मुलं खायला बघायची नाही ना मुलं वगैरे असं.
नाही नाही ते कडक कडक असत हो ते खाल्ले पण जात नाही.
हा तेच की मुलाना चाव
नाही नाही माझ्याकडचे ना माझ्या कडच्याशी भरलेले मधाळ असता एकदम आणि मग खजूर कशी असते मऊ मऊ तसे असतात माझे आणि आणि ते खाल्ले मुलांना खाल्ले पण जातात मग ते. मुलं असो म्हातारे माणसं
चांगल्या असात रक्तवाढीसाठी वगैरे
हो बायका तर माझ्याकडून घेऊन विकतात पण असं म्हणजे आता सपोज त तुमच्या त्या साईडला काळे मणू नसतील ना कोणाकडे तुम्ही आता हे नाही म तुम्ही बॉटल म्हणजे वॉटर बरोबर त्याचा पण बिझनेस चालू केला तरी लोकांना माहि झालं ना काळे आता औषधी म्हणून खूप वापरतात काळे. मग लोक लगेच हो लोक लगेच डिमांड डिमांड करतील म तुम्ही इकडून माझ्याकडून जास्त प्रमाणात मागून तिथे पण अर्धा अर्धाचे पावशे चे पॅक करून पण विकू शकता.
हम्म हम्म होय होय त पण होऊ शकते. चालत कि माझं पण जरा जरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. हो चालू करायचं म्हण ते मी पण अजून काहीतरी
हम्म नाही विच विचार करा जर तुम्हाला वाटलं ना तस तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करा माझ्याकडे बाराही महिने असतात हा हो मग मग तुम्ही माझ्याकडून जास्त जरी नाही ना एकदम असं पाच पाच किलो घेतले पाव पाव किलो अर्धा अर्धा किलो करून जरी विकले एकदा अनुभव आला ना मग तुम्ही बरोबर पुढे जास्तीत जास्त मागवा असं.
होय बरोबर आहे. म्हणजे खपण्या चेहऱ्यावर लोकांना कसं स टेस्ट वगैरे लागली
हा आता तुम्ही जरी पहि पहिल्या वेळेस जरी एक किलो मागवले स्वतः त्याला पावशर ठेवले आणि तीन ठिकाणी पावशेर पावशेर विकले तरी काही हरकत नाही ना आणि त्याच्यातून फायदा झाला की त्याच्या पुढच्या वेळेस दोन किलो मागवायचे तीन किलो एक एक किलो वाढवत न्याय
हा होय थोडं थोडं
मो हो आणि मोबाईल स्टेटस असतात ना स्टेटस लावून द्यायची बरोबर जात आता तुम्ही ते पाण्याच जसं लाव होता ना त्याच्यावर हे पण लावलं ना बरोबर होत. ॲडवटाईज अऍडवटाईज झाली की बरोबर घेतात.
झाली बरो
आणि म्हणजे ज्या ज्या गोष्टी मिळत नाही ना त्या मा आपल्या मार्गे त्या चालतात अस.
हा म्हणजे इथं आमच्यात कसं जवळपास असं तसं होलसेल हे तेस् काय भेटत नाही आपण मॉलमध्येच
नाही पण एक सांगू का ते मॉल मधले म्हनुके माझे मनुके खूप वेगळेत. मॉलमधले मनुके ना इतके कडक कडक असतात चावली पण जात नाहीत.
हा ते चॉकलेटी कलरचे सॉफ्ट असतात आणि काळे असतात ते थोडे कडक असतात.
हो हो हो माझी ना. माझ्या असं मऊ मऊ असतात काळे पण आणि एकदम असं भरलेले असता मध्ये खजूरच कसं लागतं नरम नरम छान तसं लागतं.
बर माझ्या पण मैत्रिणी आहेत दोघी त्यांना जरा विचारते
हो वाटलंस तर हे ना विचारून घ्यायचं आणि एकी एकीने अर्धा, अर्धा घ्या तरी भरपूर झाल म्हणजे एकत्र, एकत्र पार्सल मागवलं ना
होय होय नाही बघकी तुम्हाला पर्सनली नंतर कॉल करते मी आणि सांगते म मग एक किलो तर आस त्यांना घेते सुरुवातीला म्हणजे कसं एकदा बघितलं की मग चालतय ओ त्याचे भरपूर कॉन्टॅक्ट मैत्रणी वगैर आहेत. माझ्या पण साध्या पाण्याची त्यानं ओळखी झालेल्या आहेत.
म मी मी तुम्हाला तेच बोलते एकाला एक दुसरा धंदा म्हणजे बरोबर आणि स्टेटसला टाकला ना व्हॉट्सअप ला बरोबर पाण्या बरोबर त्याची ती पण ऍड होईल, हा आणि कस ये तुमचा एरिया आमचा एरिया वेगळा येतो ना आमच्या इकडचा माल तिकडे नाही भेटणार त्याच्यामुळे छान छान होऊन
तस कॉ आता इकड कस आमच्या इथ गुळ चांगला मिळतो. तस हम्म म्हणजे ऐकून पण माहिती की तुम्हाला
हो कसं के जी असतो तुमच्याकडे गुळ
अ आता सध्या कितीतर पन्नास रुपये हाय.
हा ना आमच्याकडे साठ आहे.
होय मग इथं पन्नास रुपयेने आहे बघा किलो आता आमच्या इथ हेच आहे कारखाना सेंद्रिय होय, होय. कारखाना आहे तिथं आता बऱ्याच ते बी तिथल्या तिथ जॉबला वगै ते जात गुळाच्या कारखान्यात. गुराळ घरं वगैरे आहेत भरपूर, काकवी, ए ते तुम्ही जोतिबाला वगैरे जाताना पाहिला आस
नही हो, लक्षात नाही आलं एवढं.
व्हय काय हा तिकड म्हणजे असं बाहेर पण स्टॉल वगैरे लावलेले असतात, गुराळ घर आहेत ना तिकडं.
हा पाहिलं होतं वाटतं पाहिलं होतं, पण मला वाटतं तेव्हा चालू नव्हते ना. जानेवारीत चालू नसता ना?
हा, नाही नाही. तेव्हा अजून चालू झाले नस नारळ
हा त्याच्यामुळे नाही दिसले ते, हा आत्ता याच सीझनमध्ये चालू होतत, आम्ही जानेवारीत आलो होतो ना तेव्हा नव्हती चालू.
लावलेले असतात म्हजे सेंद्रिय गूळ, काखवी वगैरे असं सगळं भेटतं बघा.
हा नाही नव्हते तेव्हा आम्ही, आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा ना सीझन नसेल. क त्यांना
होय काय? नाय वगैरे असतात द्राक्षांच्या बाग, पण नाही. म्हणजे मी पण एकदाआ शेजारच्या वगैरे आहेत, त्यांचे आहेत तासगावला वगैरे. मग त्या घरीच त्यांनी पण बनव त्यात पण असं एवढं होलसेल वगैरे असे विकत नाहीत. ते थोडेफार शिल्लक वगैर राहिलेले अस बघा ते त्याचे बनवतात ते. मॉल एसपर्ड करून थोडे राहतात कि.
हा हा हा.
तेच बनवतात त्या घरगुती असं मग त्या देत होत्या. एवढं काय वाटायचं नाही आम्हाला. विकत कधी घेतलेच नाहीत ना
बरोबर हम.
हम् हम.
म्हण तुमच्याकडे काळ आहे न तीलना तुमच्याकडे जरा कोणते्या असतात.
नाही नाही ब्राऊनच की चॉकलेटी काले ना. होय, होय हो.
आणि ते प पिवळे पण असतात ना तुमच्याकडे?
नाही नाही बेदाने आणि असे हे मॉलमध्ये वगैरेच कि दुकानात वगैरेच की असे बनवत वगैरे इकडे बागा वगैरे कोणा जन आहेत जवळ.
नाहीय का.
आमच्या साईडला नाही तिकडं सांगलीकडे आहे सांगली तासधाव त्याच साईडला आमच्या तर कोल्हापुरात नाहीत जवळकोन. कोल्हापुरात नाहीच शक्यतो. कुठ द्राक्षांच्या बागा व गेरे. म्हणून म्हटलं आपण दुकानातच कि ड्रायफ़ुटच्या वगैरे आणायचे म बाजारातूनचकी घरगुती वगैरे आस हित कुणाच भेटत नाही. कुणाचा हम्म. हिकड कसं ऊस वगैरे हेच शेती ना. त्यामुळे नाही भुईमुग. असं ज्वारी अशीच ही शेती असते द्राक्षांच्या वगैरे काही बागा नाही तिकडं.
आणि तुमचे तुमच्याकडे मॉल मॉलमध्ये काय रेट आहेत. मयाचे द्राक्ष मनुक्यांचे
नाही आता बघायला पाहिजे ओ. तसे आहेत होय म्हणजे एवढी काय आयडिया नाही ओ. तरी पण असणार कि ओ. दर तेवढे असणार चारशे रुपये वगैरे तेवढ्या असला आणि एवढ्या असं किलोभर कोण घेऊन येतय. थोडेचचकी लागणार तसेच की पंचवीस पाचा पंचहत्तर पंचवीस रुपयला पननास ग्राम वगैरे आहेत बघा. म्हणजे कसे पावशेर पडले? सव्वाशे रुपये सव्वाशे रुपयेला पाव किलो झाले म्हणजे चार एक किलोचे किती झाले चारशे पाचशे पाचशे रुपये नेच पाशे रुपये किलो. होय झाले बघा मग
तेच ना पाचशे साडेपाचशे घ्या
पाचशे साडेपाचशेच्या आसपास पडते मॉलमध्ये.
हा
शेंग जरा असतील कमी पण आता आपण कुठ आता किलो वर थोडीच घेते नाही. ते म्हणून म्हटलं लं तुम्हाला मी विचारते माझ्या फ्रेंडला पण आणि तुम्हाला सांगते मग तुम्ही तु जरी पाठवलं असा तरी चालतय मग तस
नाही विचारून घ्या
हा हा आता अवेलेबल अस तत काय
हा माझ्याकडे बारा महिने असतात अवे्हेलेबल काही प्रॉब्लेम नाही
होय काय बर, बर ठीक आहे मिस्टरांना पण विचारूया म्हणजे कस ओळखीन माहिती झालं की मग चालतय आणि घरी पण जरा कन्स्टक् पण चालू आहे त्यामुळ घरा नंतर बघायच असं म्हणतात हेनी
हम् क नाही काही नाही साईड बाय साईड करायच जास्त नाही लोड घ्यायचा एक दोन एक दोन किलो मागवायचे आता मी ना तपास करते आधी बस आहे का बद जर असते ना तर आपल्याला जास्त सोपं जाईल
हुं, हुं मग तुम्ही सगळे एकदम मनमुन ठेवता
नाही
स्टोरीला सगळे एकदमच करून ठेवता ना? ह, ह कारण तुम्हाला कस ऑर्डर आता उन्हाळ्यातच बनवून ठेवाय लाग
बनवून ठेवतो कोल्ड स्टोरेज ला आणि जस लागेल तसं हे करते सप्लाय म्हणजे कोल्ड स्टोरेज पण थोडे थोडे काढून आणय एकदम नाही काढून आणता येत
होय काय? हा, हा, हा ते उन्हाळ्यातच फक्त भाग असते ना खरं?
हो, हो उन्हाळ्यातच
म्हणून म्हटल ओ
हा नाही, नाही. बरोबर उन्हाळ्यातच असतात. ते स्टोरेज ला करून ठेवा ला आणि मग जसे लागतील ना तस पन्नास, पन्नास किलो काढून आन
हुं हुं हुं हुं हुं हुं तेच की त्या उन्हाळ्यात काम असतील तुम्हाला आता
पाणी आल काम पडलय आता पाणी आलंय.
होय काय? आमच्या तर बोरिंग ये. पाणी भरायचा काय प्रश्न नाय अ
पाहिजेल तसा की येतो.
किती वेळ असत एक तास
पाऊण तास असतंय. चौथ्या पाचव्या दिवशी येत पाऊण तास पाऊण तास फक्त
सगळं भरायचं.
होय हो.
किती दिवसातून येतय म
चौथ्या दिवशी येत.
हु म भरून होतेय काय तेवढं
नाही होेत आता काय करणारये.
त्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे म
हो पाण्याचा प्रॉब्लेमच ये
हु हु हु ठीक आहे चालत करते तुम्हाला परत
हो चाल